हॅलो
बोल की,
सी बी पॅटर्न होता ना त्यांना पण
काय म्हणलीस?
कायतरी पंचेचाळीस, सेहेचाळीस झालतं ग, कमी झालतं.
आजपासून आले नाहीत बघ.
हा त्यामुळेच आले नसतील.
आपले
त्यामुळेच आले नसतील आवाज येतोय काय? बरोबर हम्म बोल काय म्हणतेस? नाही अजून पिणार आता. बाकी काय चाललय मग?
काय नाही बग नुसत कामातच चाललंय
मग काय फॅमिली ट्रिप बीप काय काढताय का नाय?
अ नाही बाई आमचतली खुळी
हं.. हं.. खुळी आहेत होय.
आमच संपलय कुठं? आमची फॅमिली ट्रिप एकदाच केलती वाटतं होय मामाजींच्या सोबत. आमच्या गावात पण
हम्म - हम्म -हम्म त्यामुळच
आलं बघ
हम्म तेच तवा आणि यायला भेटय काय काय म्हणालीस नाही कुठं जाऊ, आता कुणाला घेऊन जाऊ. हम्म मी आता आलतो म्हणलेलं पिक्चरला जायचं जावयाच सगळं, म्हणलं तर एक तयार होणार एक होणार नाही त्यामुळे कायच बोलू नाही मग.
हेच नवीन आलंय की तो कृष्णा अवतार
देऊळ बंद पण आता होता ना मी आलतो ना आता चार दिवस होतो तिकड काल आलोय इकडं मग ग्रूपवर टाकणार होतो मेसेज पण म्हणलं एक पण तयार व्हायचे नाही लगीच म्हणताना नाही टाकलो
हं
मॅसेज केलतो फक्त हाय म्हणून
हा आलोय मी घरी
म्हणजे लगेच काय आता कोणयार होणार नाहीना सगळ्यांना मनवत बसायला लागल हॅलो हॅलो हॅलो फ्रीप फ्री